ह ते
हॅलो
हा नमस्ते ताई
हा नमस्ते
हा काही नाही आत्ता जेवण करून जस् उठली.
होय झालं.
हा
झालं काय म्हटलं जेवण?
झालं ना.
हम्म बरिये तब्येत?
हो तुमची?
आहे की माझी पण आहे घरच्यांची?
घरच्यांची पण बरी.
हा काय म्हणताय आणि
काय काही नाही व्यवस्थित आहे सगळं तुमचं?
काय म्हंटला?
तुमचं बरं आहे का म्हटलं?
होय आमचं पण आहे की मस्त चाललंय सगळं.
हा हा असं आहे का.
हम्म
तुमची शेती वगैरे असेल.
आमची शेती तेन काय नाही.
नाही का?
नाही नाही आमच शेती तेन काही नाही तुमचे आहे का?
आहे ना.
हम्म काय लावलंय मग?
आता तूर.
हम्म
हो.
तूर तेवढंच हाय होय?
हा
तूर तेवढंच लावलाय काय म्हटलं?
हो कालच लावले.
हा हा हा
पाऊस उशीरा आला ना.
हा हा
त्याच्यामुळे
हम्म मग घरचेच करताय का सगळे?
नाही ना बाहेरच्या पण बाया लावून घ्यायच्या घरच्या पण आम्ही पण जातो ना.
हा
हो ह
चालतय की
हम्म तुमचं जेवण वगैरे झालं?
नाही अजून अजून एक थोड्या वेळ आत्ता शी. किती वाजलेत आत्ता बारा वाजलेत.
हो
हम्म
तब्येत पाणी ठीक आहे सगळं?
होय एकदम मस्त आहे.
हम्म वातावरण कसं आहे?
वातावरण काय आहे की नॉर्मल आहे पाऊस तेन काय नाही अजून तेवढंच थोडा आहे. त जातय तिकडं कसा आहे पाऊस?
आमच्याकडे पण होता परवाच्या दिवशी.
हम्म
आता आज पण वातावरण झालेलं आहे पावसाचं
हम्म इकडं काय तसा पाऊस नाही
हं
इकड हाय येईल तो इिकड यायला पाहिजे
होय पावसाशिवाय काय नाही
हम्म शेतकरी लोकांचे हाल आहेत बिचााऱ्यांचे
हा हा हा
असं
त्याच्याशिवाय काय चालत नाही
नाही ना
हम्म हम्
हम
आणि काय म्हणताय मग किती वेळ लागतोय ते पिकायला
त्याला चार महिने लागतात चार पाच महिने
चार पाच महिने का
दिवाळीच्या वेळेस तर ते फुलवर वगैरे येतं
हा हा हा
लवकर ज लावलेले असते
हम्म
तर लवकर कापली जाते
हम् हम् हम्
पण आमची लेट झाली ना
हम्म हम्म हम्म
असं मग त्याला फवारा मारावा लागतो
हम् हम्म
आळी पडते तिच्यावर त्या आळीचा फवारा वेगळा असतो
हा जास्त आहे काय मग शेती तुमची केवढी आहे तरी
आमची ती चार एकर आहे ना
हा तेवढ्या सगळ्या शेतीमध्ये लावलंय
हो
हम हम हम् चांगलं आहे की मग एकच पीक कसं काय म्हणजे दुसर्या लावलं तर चालत नाही काय हेच आता
नाही ना दरवेेळेस ना आम्ही सोयाबीन लायचो
हा हा
सोयाबीन पण राहायची ना आमची मग यंदा काय सोयाबीन लावली नाही मग तूर टाकले मग
हूं हूं हं
मग याच्या आधी फक्त सोयाबीनच लावत होता काय?
सोयाबीन आणि असं दिवाळीच्या वेळेस गहू, हरभरे
हा हा
अच्छा
चांगलाय चांगलाय तुमच्या शेतातला असल्यामुळे काय टेन्शन येत नसेल
शेतीला आपण पैसा टाकावा लागतो आलं तर ठीक आहे नाही तरर मग नुकसान पण होऊ जात श कऱचा
होय ते पण आहेच की
असं - असतं.
हम्म. या सगळ्यामध्ये, शेतकऱ्याचच जास्त हालाय.
हम्म. त्यांचा माल आला का, तेव्हा त्यांना भाव राहत नाही. शेतकरी लोकांचा. उलट, मजूर लोक पोटं भरतात.
हम्म.
शेतकरी, मरतं उलट.
आवाज येईना झालाय, तुमचा काय.
नाही - नाही येतोय ना. मला तर येतोय.
मला तुमचा मध्ये यायला लागलाय. मधी येईना झाला. असं व्हायलंय.
हो. ते मतदान कार्ड बघतोय ना, मी. कॉलवर पण बोलतेय.
हा, हा, हा.
आणि मतदान कार्ड पण बघतेय.
हा, हा, हा. लांबाय काय? फोन मग.
नाही, हातातचय ना.
हम्. ते मधीच आवाज चाललाय. मधीच आवाज जायलाय ना. हा असं झालं व्हय. हूं. घरी कोण- कोण असताय मग?
घरी काय नाही. आम्ही दोघ न, नवरा - बायको राहतो.
हम्म.
सूनये, मुलगाये. सून- मुलगा बाहेर गावाला राहतात. आता लग्न झालं मुलाचं.
हा, हा, हा.
दोन महिने झाले लग्नाला. मुलाच्या लग्नाला.
हं, हं, हं. मुलगा, एकटाच असतोय काय? मुलगी, तेन कोण नाही.
मुलगी पणयना. मुलीचं पण लग्न झालं.
हूं, हूं, हूं.
मुलाच -, दोघांचं लग्न झालं. मुलीला एक मुल गाये.
हम्म.
मुलगा मोठाय, मुलगी लहानय.
हा, हा, हा. मुलगीच लवकर झालं का, मग?
नाही, तिचं पण शिक्षण झालं. बी एस सी बायोकेमिस्ट्री झाली मुलगी.
हम्, हम, हम्.
आणि मग लग्न झालं. मुलाच पण, मॅनेजमेंट केलं. ते हॉटेल मॅनेजमेंट, म्हणत होता ना.
हा, हा, हा.
ते केलं, त्याच पण.
हम्, हम.
त्याचं पण लग्न झालं. मुलगी पण शिकलेलीय. बी एस सीय. हो.
तुम्ही, घरी राहून शेती.
हो.
हूं, चांगला हाय की मग.
असं. त्यांना पण तेवढं हे हून जातं ना, मग.
होय.
हा काय हाये शेती लोकांना शेती राहत नाही दुसऱ्याची शेती करता आपल्याला आहे म करायची आपण.
होय ते आहेच की शेती नसनाऱ्यांना त शेती पाहिजे झालेय.
हम्म
आणि ज्यांना एक एक जण आहेत असे की त्यांनी आता विकून टाकायला लागलेत अस व्हायले.
राहू दयायची शेती आमच्या इकडं तर मुली वाले शेती पण विचारता मुलाची नोकरी पण विचारता. अजून मुलगा पण निर्वेशणी पाहिजे सगळच बघता- असंय.
सगळ आता लई लई काय काय ताप मुलींचा डिमांड त्यांन असं लय वाढल्यात.
हम्म ते पण कसय हे मुलं पण काय काई बाहेर थोडं वातावरण बोगस होऊन गेलेलय म्हणून ते मुलीवाले पण घाबरता.
होय ते पण न्हायत सोडा आता सगळं काय वातावरणच बिघडलंय सगळं काय कोण एक धड हाय तर एक धड नाय असं झालंय.
हो. त्याच्यामुळ मुलीवाली मग
मुलगा चांगला असला तर मुलगीत काहीत फॉल्ट असतंय मुलगी चांगली असली तर मुलग्यात कायतर फॉल्ट असतोय. दोघं पण चांगले असले तर घरचे चांगले असत्यात नायतर नाय ते सगळं काय अवघडचं झाल्यात
बरोबर ये आमचं तर पंधरा दिवसात लग्न म्हणजे साखर पुडा पण झाला आणि लग्न पण झाला.
होय.
मुलगा मोठा होता मग त्या जेष्ठ महिन्यात ता मोठ्या मुलाचं लग्न होत नाही.
हां
मग म्हणून लवकर केला आमचा
हम्म
असंय.
झालं तर चांगलं होतंय नायतर मग काय नाहीच.
हो.
हम्
तुम्हाला किती मुलं आहेत.
नाय नाय मी अजून लग्न नाय झालं माझं मी आज मुली म्हणजे घरी मम्मी पप्पां पशीच असते आत्ता माझी पंधरावी झाली.
असंय का म्हणजे माझ्या मुलीसारखीच जे बुआ
हा.
हां हा.
हम्म. अजून काय नाय आत त माझं शिक्षण झालं ते पण अजून नाय अर्धवटच झालय आता करायचं पुढं अजून
हा हा असय कां
हॅलो
हा
हा बोला की अजून काय नाय बघा निवांत हाय.
हा आई पप्पाची तब्येत चांगली आहे मग.
होय हाय की त्यांनी पण आहेत मस्त आहेत.
हम्म.
हम्म.
भाऊ बहिणी किती हाईत मग तुम्ही?
एकटा भाऊ हाय, तो पण आता कॉलेज करतोय.
हम्म.
माझं आत्ता झालं कॉलेज पंधरावी.
हां हां.
हम्. बाकी मग पप्पा मम्मी आहेत बरे.
हा. त्यांची नाही का शेती आई मम्मी पप्पांची.
नाही नाही आमच्यात आमच सहसा असं शेतीतेन काय नाही.
नाही का?
नाही नाही.
हम्.
पहिल्यापासनच कोण म्हणजे आमचं नाही होत क नाही एवढं पण मला माहित नाही. पण. अजून तरी आमच्या ह्याच्यामध्ये कोणतरी ईल कुणाचा हाय असं माहित नाही आम्हाला.
असं हाय का? हम्म.
हम. त्यामुळ आम्हाला पण एवढं काय माहित नाही शाळेत शिकवलय तेवढंच माहित आहे आम्हाला. पण, बाकी असं कधी आम्ही केलेलं तर कधी नाही आहे.
असं हाय का?
हम्.
हम्म.
चाल ते ठेवू काय मग.
आ.
ठेवू काय म्हंटलं.
हो.
हा चाल.